वाज येतोय.
हो येतोय बोला.
हा बोला मी पण मजेतये, तुम्ही कश्या आहात?
मी पण मजेत आहे आज आपण चांगला स्वभाव आणि चांगल्या सवयी चे महत्व म्हणजे या विषयावर थोड डिस्कस करूया. कारण की अ चांगल्या सवयी म्हणजे चांगल्या सवयीचे महत्व म्हणजे या विषयावर खरंच आपण चर्चा केलीच पाहिजे. कारण जीवनासाठी महत्त्वाचा विषय आहे कारण एखाद्या व्यक्तीचे जीवन जर बऱ्याच अंशी तिच्या सवयी वडे आधारित असते ना तर सवय ही छोटी म्हणजे गोष्ट वाटते पण तिचा आपल्या रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होतो बरोबर. आणि चांगल्या सवयी जीवन खरंच
त्याची
हां बोला!
हा मनुष्याच्या जीवनात आहे ना यश, आनंद आणि समाधान मिळण्यासाठी केवळ शिक्षण किंवा पैसे पुरेसे नसतो ना. तर त्यासाठी चांगला स्वभाव आणि चांगल्या सवयी असणे अत्यंत आवश्यक आहे.
हो अगदी बरोबर सवय ही छोटी गोष्ट वाटते. पण तिचा आपल्या रोजा- म्हणजे रोज च्या जीवनावर मोठा परिणाम होतो, कारण चांगल्या सवयी जर जीवन सुंदर व्यवस्थित आणि यशस्वी बनव -बनवतात ना तर म्हणजे एखादी व्य तिची ओळख पण आपण फक्त शब्दावरूनच होत नाही. बरोबर तर तिच्या स्वभा
तर अस ना चांगला स्वभाव माणसाला ना! समाजात मान, सन्मान मिळवून देतो. कारण तर ना त्या चांगल्या सवयी ना त्याच्या जीवनाला योग्य दिशा पण देतात आणि व्य किंवा त्याची खरी ओळख त्याच्या वागणुकीत आणि सवयी मधून पण होत असते ना‌.
बरोबर! आता आपल्याला प- प्रश्न पडतो की, चांगल्या सवय म्हणजे काय? पण चांगल्या सवयी म्हणजे अशी रोजच्या वर्तनशैली जी आपल्याला शरीर, मन, स्वभाव, अभ्यास म अजून काम, नातेवाईक संबंधीची फायदेशीर- फायदेशीर असते. ते म्हणजे उदाहरण आता वेळेवर उ णे स्वच्छता राखणे, सत्य बोलणे, वडिलधाऱ्यांचा आदर करणे, सदैव उपयोग वेळेच्या म्हणजे सदैव उपयोग करणे, नियमित अभ्यास करणे, म्हणजे नम्रपणे बोलणे म्हणजे या सर्व चांगल्या सवयी आहेत बरोबर.
बरोबर! आणि ना माणसाला मा- म्हणूनच म्हणताना. ते चांगले स्वभाव आणि चांगली सवय हेच माणसाचे खरे दागिने आहेत. असं म्हटले जाते, खरंच ते खूपच बरोबर म्हटलं आहे.
बरोबर वा! कारण म्हणजे चांगली सवय ही फक्त एक, दोन गोष्टी पुरती मर्यादित नसून तर ती जीवनाच्या अनेक भागाशी जोडलेले आहे, कारण चांगल्या सवयी व्यक्तीच्या चारित्र्याला आकार देतात. सवयच्या जीवनावर परिणाम म्हणजे खूप सारे परिणाम पण होतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती तिने जर चांगले सवय अं- म्हणजे अंगीकारले नाही ना, तर तिचा दिवस व्यवस्थित जातो. आणि तिचे आरोग्य चांगले पण राहते आणि अभ्यास किंवा कामा म्हणजे लक्ष पण केंद्रित होते. म्हणून आपण चांगल्या सवयी लावल्या पाहिजे.
चांगल्या सवय म्हणजे काय? काम चांगल्या सवय म्हणजे ना इतरांशी प्रेमाने आधाराने राहणे आणि नम्रतेने वागणे, सत्य बोलणे. प्रामाणिक राहणे, दुसऱ्यांची मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, संयम राखणे, क्ष्मा- क्षमा करणे, आणि सर्वांशी संमतेने वागणे ही चांगल्या स्वभावाची लक्षणे आहेत ना.
खरंच कारण आपण जर म्हणजे वडीलधाऱ्यांच्या आपल्या म्हणजे आपल्याला चांगले संस्कार हे पण एक चांगली सवय आहे. कधी कधी छोटेसे खोटे पुढे मोठ्या अडचणीत निर्माण करू शकतात. म्हणजे प्रामाणिकपणा आणि विश्वास हे चांगल्या स्वभाव म्हणजे म्हणजे स्व -चांगल्या स्वभावाचेच आधार आहेत. म्हणून आपण वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची सवय ही राखलीच पाहिजे. संस्काराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता म्हणजे आईवडील, शिक्षक, वडील, वडीलधारी म्हणजे यांचे आदर करणे, संस्कार घेणे म्हणजे आपण आपणही संस्कारी बनतो आणि आपले नाम नावही पण चांगले राहते.
हा आणि ह चांगला हा आणि चांगला स्वभाव असलेली व्यक्ती ना कोणाच्याही मनात द्वेष निर्माण करता करत नाही. उलट ती आपल्याला वागणुकीत सर्वांची मने जिंकते.
बरोबर आणि आपण आता टॉपिक कसं आहे की चांगला स्वभाव आणि चांगल्या सवयीचे मत्व तर मण आपल्याला चांगलं स्वभा राला तर आपआप आपली म्हणजे सवयचे मत् मत्व पण कळेल प्लना बरोबर, आता म्हणजे आपण जर आता म्हणजे खूप सारे अ नियम आहेत महत्त्वाचे चांगल्या सवयीचे पण कधी कधी छोटेसे खोटे मग आपण जर बोलले ना तर खरं ती आपल्याना सवय चांगली नाही म्हणून आपण जिथे आदर असतो ना तिथे प्रेम आणि समजूदारही वाढते म्हण विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सवय सर्वात अं महत्त्वाचा केळला पाहिजे. हे आपल्याना कळायला पाहिजे आणि छोट्या मुला मुलींना पण आपण लहान पासूनच शिकवायला पाहिजे. कि सवय हि काय असते त्याचे महत्त्व काय असतात. आणि त्याच्याशिवाय ही जीवन आहे आपलं हम्म.
हां. आणि सवय माणसांचे ना भविष्य घडतात. रोज लवकर उढणे वचे नियोजन करणे स्वच्छता राख णे नियमित अभ्यास करणे व्यायाम करणे पौष्टिक आहार घेणे ण्याची सवय लाभणे मोठ्यांची ऐकणे पर्यावरणाची काळजी घेणे, आणि वेगळेच महत्त्व ओळख नाही ना हा चांगला सज अ सवयीचे अ जीवन समृद्ध करतात कारण अशा सवयी मुळ ना शरीर निरोगी पण राहते आणि मन प्रसन्न राहते आणि कामात यश पण मिळतो.
बरोबर. खूप म्हणजे चांगली सवय आपण लावली पाहिजे चांगला स्वभाव करत माणसाला समाजात मान सन्मान प्रेम आणि कधी सुख समृद्धी मिळवून देतो. चांगल्या स्वभावामुळे गोड नाती तयार खरच होतात. पण मन नेहमी शांत राहते आणि कठीण काळातही इतरांची साथ मिळते. आपण जर एकमेकांशी चांगली सवय म्हणजे आपल्या ना चांगली सवय राहिली तर आप पण चांगल्या स्वभा आणि बोललो ना तर दुसऱ्याशी तर ते आपल्याला कामही पडतं म्हणजे आपल्याना गरज पडते तेव्हा ते लोक आपल्याना हेल्प पण करतात त्यातबरोबर तर चांगली सवय हे राखलीच पाहिजे.
त्यांटी बरोबर. आणि ना विद्यार्थी विद्यार्थी दश्या पण हे ना ही सव्हय घडवण्याची योग्य वेळ असते. कारण नियमित अभ्यास करणे गृहपाठ परवार पूर्ण करणे शाळेचे वे वेळेवर जाणे शिक्षकांचा आदर करणे मित्रांशी प्रेमाने वागणे शिस्त पाळणे आणि मोबाईलच्या मर्यादीत वापर करणे ना हे सवयी विद्यार् ना उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करते मेहनतने चिकाटी आणि आत्मविश श्सना या गुणांमुळे विद्यार्थ्यां मोठा यश यश प्राप्त
बरोबर आणि हृदय चांगले असेल ना तर नाती खरंच चांगली बनतात. आणि स्वभाव चांगला असेल ना तर तर म्हणजे यात नात्यांची तेवढीच चांगली जपूणक होती म्हणून नाते जपली की माणूस म्हणजे माणसाने पण जतन केले पाहिजे आणि माणूस की असेल ना तर आपल्याना औंधारय पण वाढते आणिऔंधार्यातून पुढे उपकार आणि आदराचे ना म्हणजे भावना पण निर्माण होते म्हणून आप पण खरंच कोणा म्हणजे सर्वांचे म्हणजे सर्वची आपल्या घरच्या लोकांची किंवा बाहेरच्या अ असो किंवा ना तेव्हाही कसं आपण सर्वां जवळ जे खरच व्यवस्थित बोलले पाहिजे बरोबर सर्वांचा मान सन्मान पण आपण घेतला पाहिजे आपण दिला पण पाहिजे
आणि कसंय ना चांगलाच अभाव असलेल्या व्यक्तीमुळे ना समाजात समजर्य शांतता आणि प्रेम टिकून पण राहते आणि अशा व्यक्तीवर सर्वजण विश्वास पण ठेवता ना?
ह् हम्
आणि, आणि समाजात म्हणजे? खूप सारे लोक म्हणजे असतात चांगली सवय सर्वांना असते पण महत्त्व पण त्यांना कळत नाही आणि कोणाशी कसं बोलावं ही पण एक सवय राहत नाही म्हणून ही सवय आपण केलीच पाहिजे
कसंय ना की तिचा सल्ला म्हना मानला जातो आणि ती सर्वात सुखत खात सहभागी होते कारण चांगल्या स्वभावामुळे ना कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि समाजाचा पण एकोपा वाढतो
मेन, मेन टॉपिक म्हणजे माणसाच्या आयुष्यात खरंच चांगल्या स्वभावाचे महत्व हे अन्यसाधारण आहे कारण चांगला स्वभाव, सुंदर नाती, हे उत्तम साम म्हणजे समाज आणि माणसाची खरीच संपत्ती असते कारण आपण जर चांगला स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला जर समाजात मानसन्मान आणि प्रेम मिळते ना तर आपली म्हणजे लोकांना कदर पण असते आणि आपलं नाव पण रोशन होतं आणि गोड आणि प्रेमळ स्वभावामुळे ना कुटुंबातील मित्रांमधील म्हणजे आपली नातं पण घट्ट मजबूत होते
हा कसं ना खोठं बोलणे आळशीपणा, राग व्यवसान व्यवस्थना तिथं वे वाया घालवणे अ स्वच्छता किंवा इतरांचा अपमान करणे आणि जबाबदारी टाळणे या वाईट सवयी ना माणसाच्या प्रगतीत अडथळा पण निर्माण करतात आणि अशा सवयीमुळे ना आरोग्य बिघडते नाती तुट आणि समाजचा प्रतिष्ठापण कमी होतो म्हणून वाईट सवयींचा नां त्या करून चांगल्या सवयी अंगीकारण आवश्यक आहे.
बरोबर आणि सर्वात आपण आता वैशिष्ट्य पण असतात ना सर्वांशी गोड आणि आदराने बोलणे इतरांच्या दुःख एखाद वडच्यांनी साथ देणे. ही पण एक सवय चांगली आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टीवर राग न धरता माप करणे म्हणजे हे तर आपलं चालूच राहतं पण आपण पण बोललो तर आपण माफ पण करायच आणि दुसऱ्यांनाही आपण आपण दुस्या म्हणजे समोरच्याने पण आपल्याला बोललं ना तर आपण ही म्हणजे अडचणीमध्ये साथ पण द्यायची आणि चांगलं राहायचं ही एक सवय हाये आणि चांगल्या हा बरोबर
आणि कसं चांगल्या स वय हा आणि चांगल्या स वयी ये ना अ एका दिवसात तयार होत नाही तर त्या अ त्यासाठी ना सातत्य आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आवश्यक असते आणि प्रत्येक दिवसाची ना सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी
बरोबर खरंच आणि जीवनावर आपलाच परिणाम होतो म्हणून आपण सवयचे म्हणजे आपल्या जीवनावर एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या सवय केल्या नाही ना तर दिवस खरं त्यांच्या खरं म्हणजे चांगला पण जात नाही कोणी नातेवाईक चांग म्हणत नाही जीवन व्यर्थ जात काय प्रगती
आणिना हा आणि वे नियोजन करावे चांगली पुस्तके वाचवावी आई वडील आणि शिक्षकांचे मार्गदर्शनाचे पालन करावे चांगल्या मित्र चांगले मित्रांची संगत ठेवावी आणि स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा खरी चांगली सवय असते
बरोबर तुम्ही चांगल्या सवयीचे महत्व जाणवले मी पण जाणवले खरंच खूप फार मस्त चर्चा झाली परत भेटूया धन्यवाद
े चां धन्यवाद